ते
करतस
काय नाही बसले बघ ना टेरिस व वाऱ्यावर वाऱ्याला
बसले रे
बोल की
चहा पिलास
पिऊनच आता जस्ट आलोतो बघ म
हा हा
आज कस काय फोन केला
केला अशाच तुम्ही काही करत नाहीसा मग आम्ही केला
करत नाही म्हणजे
तुम्ही काय काम असल्या तरच कॉल करता त्यांना म्हणून मग म्हटलं मी करूया
होय काय
हा
हम्म बर बर चालते चाल बोलकी
काय नाही असंच केलता कॉल अ आम्ही जरा फ्रेंड म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी फिरायला जाणार आहे
हो
म्हणजे अस ठिकाण कोणते कोणते म्हणजे आता आता पाऊस पाऊसळा चालू झालंय ना
बरं
मग जरअसं तुला माहिती असेल तर सांग म्हणजे
मला पण इतकं माहित नाही अमित पण कस अ इथल्या आसपासच्या ट्रिप म्हणजे वन डे करत नाही
हो हो
काय असल ते बाहेरच म्हणजे गोवा म्हण का गोवा वन बॅन लिंग बीच असे करतोय
हम हम
मग इथल्या इथे पावसाळे बघताय काय गेलो ते मागच्या वर्षी गेलतीय मागचा वर्षी मी गेलो नाही आमच्या इथले पोरं गेले होते मित्र माझे गेले ते ती बरकीेला खेळतीय बघ माहिंदा सिडल तोला ऐकून बर कि म्हण सोबत काढा म्हण
हम् हम् इकडे अ रिसॉर्टला वगैरे तिना इकडे कुठे आपल्या इथ जवळ म्हणजे
कनडा
अ आपलं पनळ साईडला दे कोल्हापूर ह्या साईडला
राहणार
हा राहाला
मग आता पन्नाळा साईड घेतलं तर मग पनना म्हणून एक काय
हा हा हा माहित आहे पण
हा परनाळ तिथं ते पण चांगलंय बघ कारण की आम्ही गेलतो ना एखा ब आम्हाला एवढं माहित आहे आम्ही कधी असं दिवस भर काय राहय न नाही तीत
हा हा
कारण पण आम्ही हे केलत वाढदिवस केलत आम्ही त्याना त्यामुळे आम्हाला माहित आहे चांगला आहे रिसॉर्ट जेवणती सगळं चांगला आहे तेवढ्या बाबतीत मस्त आहे बसाला सिटिंग अरेंजमेंट पण चांगलं आहे आपल्याला टेबल पा टेबल वर बसायच असल टेबल वर येते परत आपल्याला खालती जरी बसायचं असं झालं तरी खालती पण बसता येत आपल्याला
आणि म्हणजे त्यांचे म्हणजे हे आपलं जेवण वगैरे ते नसतं ते म्हणजे आपणच करायचं असते ना
नाही नाही ते करून देतेत की ऑर्डर देऊन ऑर्डर कर देऊ करू शकत आपण त्यांना आपण ते कसं आहे माहिती ते रिसॉर्ट टाईप आहे पण हॉटेल आहे त नि परणाला
हा हा
मग त्यांच्यात कसं तुला प्रत्येक व्हरायटी भेटते तिथं
हम् हम्म दांडेरयला गेलता काय तू दडांडेरयला?
हा खरं मी गेलतो म्हणजे मी नाही झाला मी जा आता झाल दोन वर्षे मी जा नाही कुठे जरा घरात घरातच आहे मी जा नाही मुद्दामच
बरं बर
हे गेलथे म्हणजे आमच्या इथले सगळे आता ट्रिप काढतात ती ह्या वर्षी मागच्या वर्षी दांडेलन घेत परत मागच्या या वर्षी कासिनेमाला गे या वर्षी कासिनेमाला गेले
हा हा
मग त्यामुळे मला म्हणालीच चल म्हण नाही मी म्हणलो कामं पण होती जराशी गावापकड पण गेलतो जरा आम्ही
हा हा
त्यामुळे नाही म्हणल मी त्यांना मग पावसात गेले तर मग बरकीला सांगते बघ बर्कीस नाही येताना तिथं हॉटेल पण भरपूर भेटतात आजू आसपास
हा हा म्हणजे सेफ आहे ना म्हणजे जाण्यासाठी आम्ही क मुली मुलीत जाणार आहे फक्त आमच्यासोबत कोण जेन्टस लोक नाही आहेत ना
चेकट पण चालते बघ जर गेलीस ना साधळे माजळे माहिती हम्म तिथ पण चालते बग ट्रेक हम् म्हणजे असं ह्या टाईमिंगच. आम्ही गेलतो थंडीत थंडीच्या दिवसात गेलंतो.
हां हां हां.
पण पावसाळ्यात भारी वाटतंय तिथं वातावरण तेन डोंगरात आस त्यामुळं तेन ते वरती जायला डोंगरावतेन चढायला भारी वाटतय. पाऊस पडत आसला की. तुमचं कसं काय काय बजेट हाय तेन तेज्या वर बघा तुम्ही.
हो.
प्रत्येक कसं जाणार हाय?
आता म्हणाय लागलोय एक दोन तीन दिवसान जायचं.
नाई जाणार कसं हाय?
जायला अम् हे आपलं म् फोर व्हीलर काय हायचं सोड.
हां हां. शहाणा असलासा तर फोर व्हीलर माधन पेक्ष्या टू व्हीलर वरून जावा. काय वनडे च करणार हाय सकाळी जाऊन संध्याकाळी येणार ना?
मुलींना टू व्हीलर यायला नको काय.
मग कोण चालवणारा हाय?
अं. फोर व्हीलर तेवढं घेणार की आम्ही चालव चालवण्यासाठी तेवढे जेन्स एक घेणार सोड. ते माझे माझे फ्रेंड हाय तिचं काका हाय.
हां.
ते येतो म्हटल्यात आणि त्यांना घेणार तेवढं. मुलींना येत नाई ना गाडी चालवता दोघी तिघीनाच फक्त येते बाकी कुणाला येत नाई.
किती जण हायसा म?
तरी आम्ही हाय पाच साहा जणी हाय.
तिघी जणींना येत असली तर मग जातायसा किती निवांत.
नको कुठेे तरी जाऊन काहीतरी.
शाना हैसा त्या गाड्या फोर व्हीलर पेक्षा गाड्यावर टू व्हीलर वर्ण जयायला मजा येत्या. आम्ही आता टू व्हीलरनं आम्ही आता फार्म होऊस गेले जातोय बघ.
हां हां.
वाकऱ्यात म्हण वाकऱ्याच्या पुढं एक हाय फार्म हाऊस.
तिथं ते वाशी वाशीच्या इथं पण हाय ना कोणतं तरी?
हां वाशीत.
हम्म हम्.
वाशीत पण हाईत भरपूर फार्म होऊस ते पण चांगले हाईत वाशीत ले आम्ही परत ह्या हनबारवाडीच्या इकडं एक हाय व्हाईट हाऊस म्हणून. आम्ही जास्तीच करून फार्म हाऊस लाच जातोय. असा वाढदिवस कोणाचा तरी आला कि फार्म
होय मुलां ना बरं असतंय आम्हाला कोण सोडत नाई.
तुम्हाला बोलणं सोपं असतंय सगळं
तुम्हाला काय एक काय तर बोललासा की लगेच सोडत्यात आम्हाला घरातले कोण सोडत्यात होय तेव्हा.
जरा जर कुठ कुठनं जर काना काय तर बातमी आली आपव्हा आली की पोरं अशी करत्यात तशी करत्यात. बरोबर नाई चांगली नाईत त्यांना वेसन हाय तेन मग आमचं सगळं. जराच कमी जेल होतय आमचं सगळं.
मं आता तसल्या मुलांना घेऊनच जायचं नाई म्हणजे व्हेसन वगैरे करून करतात त्यांना.
कोण घेऊन जातय तस नाही घेऊन जाईत पण घरातल्याना कसं पटणार?
होय ते पण हाय सोड पटत नाही घरातल्यांना. तरी पण अ मुलींना पण नस लावून देत नाहीत ना आम्हाला तर अजिबातच नाही.
हम्म तुमचं कस? तुम्हाला व्यवस्थित जपाय लागतय ना?
होय ते पण आहे सोड
बघ कासा जाणार रे आता मी आम्ही गेलतो घण आम्ही गेलतो डॅमला गेलतो इकडं फार्माऊस ला मागच्या वेळे मागच्या वेळी म्हणजे मार्च मध्ये मार्च हा एप्रिलमध्ये एप्रिलच्या स्टार्टिंगला गेलतो आम्ही. चांगला होता फार्माऊस आम्ही आ त म्हणजे कस जातय शनिवारी दुपारी जातय.
बारा एकच्या दरम्यानअ आणि दुसऱ्या दिवशी परत येते बारा एकच्या दरम्यानअ.
हम्म हम्म
तिथं त्याच्या पुुढं आता तिथं आम्ही पुढे डॅम बघाय नव्हता. डॅम एक हाय पुढं त्याच्या पुुढं. मग ते पण आता जरी पावसाळ्यात जरी गेलीस तरी चालतंय बघ तिथ. आम्ही आता ठरवलेलं वन डे काढायची म्हणून तिथ डॅमला कारण की तिथं सगळं. जेवण करण्यासाठी पण म्हणजे असं, तिथं म्हणजे स्पॉट आहे जेवण करण्यासारखा. आणि तिथं माणस अगोदर जेवण वनडे करून पण गेल्यात भरपूर जण तिथं. कळतयच ते दगडतेन ठेवलेली चुलतेन करून ठेवलेली.
चालतंय की बघते मी!
मग तुमच्या बजेट वर कसं करतय मग ह
नंबर वगैरे आहे का तुझ्या म्हणजे तुझ्याकड तेनचा तिथला रिसॉर्ट वरचा वगैरे तेन. म्हणजे जर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती वगैरे घ्यायची असली आम्हाला. किंवा बजेट वगैरे काय काय विचार.
मी पाठवतो तुला नंबर आणि तिथं एक हायक आहे तिथं मी फोन करून सांगतो तुला चला. मित्रच हाय तो माझा. नक्की जाणार असाल तर सांग कारण की त्यांचं कस? अगोदर सांगाय लागत बुकिंग करायला. तर त्यांचं चांग जरा रिसॉर्ट तेन चांगलं आहे आणि ह्या टायमिंग मध्ये कशी लोक येत्यात जातात.
हम्म हम्म
पावसाळा असल्यामुळे तो धबधोबा म तिथं कसाय फाउंटन फ्लो आपला धबधोबा हाय. काय परत अ डॅम पण हाय तथ जवळच आसपास.
हा हा
त्यामुळे बरं पडतंय ते त्यांचा आता सीझनच असतो तो. मग लोक एक एक असतात ती दो तिन्ही एका दिवसात करू शकत नाय ना. म्हणजे तीन धबधबे आणि दोन डॅम हायत. मग हे सगळं एका दिवसात करू शकत नाय आणि कुठं कुठं एका दिवसात कु
होय ते पण हाय सोड ह आपल्याला जाण्यायेण्यातच आपला वेळ ये जातय सगळ आण.
हा हिकडं जाणार का ती
तिकड जाणार
म्हणून सांग मला नक्क. ते असं परफेक्ट टायमिंग टाइमिंग सांग हा की हा या या दिवशी जाणार हाय.
हा हा
त्याच्या मग त्याला सांगतो मी असं असं कित-किती जण आहेत काय आहेत ते सांगतो त्याला
हो म्हणजे जरा जास्त जण असले तर आपल्याला बरं पडतय ना म्हणजे तिथ कॉन्ट्रीब्युशन
हा कमी पडते तुम्हाला जेवढी जास्त असतील तेवढी कमी पडणार पण कसय माहितीय त्यांचं जसं आता तुम्हाला चांगलं आहे की जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं आहे कमी पैसे घालाय लागतात पण कस असतय हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये जेवढी जास्त असतील तेवढा त्यांचा रेट जरा वाढतोय आता समज एका रूमचा असला चार हजार रुपये
हम्म हम्म
जर समज तुम्ही चार हजारला लिमिट किती एक चौघं अ दोघं किंवा चौघ जण मॅक्झिमम चार आणि मिनिमम दोन
ह
किंवा मिनिमम काय एक पण राहू शकते पण सहाजण वाढला ओला सहाजण गेला तर तिथे दोन हजारांनी वाढणार त्या रूमच म्हणजे दुसरी त्या रूम मध्ये मावून नाही
होय ते पण आहे सोड एक एका रूम मध्ये थोडीच बसणार आहे एवढी
हा त्यामुळं मग आता माझ सहाजण आम्ही गेलतो किती जण आम्ही आठ जण गेलतो बघ तरी टू व्हीलरवर्ण मग आमचे काही तर प्रत्येकाचे आमचे एकूण म्हणजे सहा हजार घेतलेले आम्ही जास्त काय रूम पण घ्याय नव्हतं महाग होतं म्हणून मग आम्ही सहा हजार घेतलेले दोन रूम घेतलेले आम्ही आठ जणात
ह् म्हणजे सहा हजार मध्ये टोटल सगळा तुमचा खर्च तिथला झाला
हा सहा हजार खर्च झाला आता. असं झालं, फक्त पेट्रोलचे काय वेगळे पडले आम्हाला. पेट्रोलच म्हणजे कस काढलं. केलं, जो गाडीवर बसणार त्यांना पेट्रोल घालायचं.
हम्म हम् अं जेवणाचं पण त्यातच हे अ होत. काय म्हणजे, सहा हजार मध्ये सगळं बर, चालते की विचारते मी त्यांना माझ्या मैत्रिणींना आणि मग तुला सांगते फोन करून.
चालते चालते.